हॅलो हा हा बोल हा येते आवाज.
हो बर तेवढंच म्हणज्या म्हटलं कामावरता ववरता कॉल पण तेवढे झाले
होऊन जाई ना मग स्पेशली त्याला बसायलाही वेळ जातो ना मग आणि त्याला ऑप्शन नाही जर असं काहीतरी ऑप्शन ह होतं रेकॉर्ड म्हणजे हे स्पीकर वगैरे म्हणजे ते आपण काम करता करता ऍटलिस्ट
नाही ते काहीच नाही आणि आपण आपल्या आपल्याला वेळ असेल तर समोसं फ्री नसतं मग
हा तेच तेच ना आता प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या रुटिंग नुसार वेळ भेट
हो का तेच होऊन जाते माझे थोडे वास येत आता
हा हा हा
पण ते कॉल कॉल म्हटलं तर तेच डोक्यात असतं आणि मग
हो आणि असं वाटतं ते होऊन गेलं का म्हणजे जरा फ्री होतं ना माणूस पण हो.
हे मेसेेज विचारताय माझा वेळ निघून जातो. आणि कॉल तर होणं लांबच.
हं. हं. हं. नाही पण ते काय ये ना? प्रत्येकाने एकमेकाला हेल्प केली पाहिजे. माझे राहिलेत बाबा- कॉल वगैरे. काहींच असंय माझे कॉल झाले तर गप्प बसून राहताय. असं का नाही? आपले कॉल झाले तर, दुसऱ्यांचे घेऊ शकतो ना आपण?
नाही नाही ते ना लिमिट आहे. म्हणजे सा बरेचसे सांगतात की- वन एटी मिनिट्स झाल्यानंतर त्यांचां कॉलच लागत असतो. असय का? हो. ओके. जात. पण माझं, तुमचे झिरो कॉल झिरोच टायमिंगलाच - सबमिट झालेत का कॉल?
एक कॉल झाला ना माझा झिरो ला.
बापरे! तुमचा एकच झाला. माझे सात आठ झाले. तेव्हा वन एटि मिनिट कसे कंम्प्लिट होतील काय माहिती?
मग ते कशामुळे समोरचा उचलत नाही का काय होतं? काय माहिती? माझा एक झाला.
माझे खूप झालेलेये.
ह.
तुमचे कंप्लीट नाही होणार. आणि कॉल संपून जातील मे बी.
हा. तर ते कसं आहे काय? माहिती नाही मला पण म्हणजे- कसं काउंट वगैरे कसं केलं जातं? तुला माहितीय का याच्या अगोदर?
नाही ग! काहीच नाही येत मलापण.
हा हा. हम्म.
बघू आता. सबमिट तर होऊन जातील. बघू मग काय होतय.
हो हो हो हो हो हो. आणि सबमिट टू पेमेंट- च आपल्याला असतो, ते बँक डिटेल सगळं झाल्यानंतर भरायचे असतात का?
मलाए ना ते ऍक्च्युली आठवत नाहीये. कारण आहे ना-
हं.
मला बरेच दिवस झाले ना? दिवाळीच्या वेळेस केलेलं आहे. हो का? मला ते कधी फील केल ते आठवत नाही.
म्हणजे सगळं झाल्यावर केलं, का अगोदर केलं?
हा. ते आठवत नाही आहे ना नेमक.
ओके ओके. नाही म्हणजे तिथे आहे तसं पेमेंटच. तिथे केल्यानंतर बँक डिटेल्स- येतात. पण म्हणजे आपण, सगळं झाल्यानंतर पण -
हो हो. आणि पेमेंटचं ऑप्शन आहे. तर- पेमेंटचा ऑप्शन दिलाय ना?
हा हा हा हा. दिलय ना.
तर मग तिथे तुम्हाला काही आलेलं दिसतंय का पेमेंट?
आं. नाही नाही नाही नाही. काय फर्स्ट टाइमच आलेत ना मला टास्क वगैरे, आणि माझं काहीच नाही दिसत- फक्त पेमेंट्स हाच शब्द आहे. बाकी काहीच नाही.
हे कारण आहे ना? आम्हाला- काही टास्क केल्यानंतर दिसत होतं ना?
हा का?
हा.
हा हा. आत्ता कॉलला दिसतय का? आत्ता नाही दिसत?
नाही आत्ता काहीच नाही येतये. म्हणून म्हटल तुम्हाला येतंय.
नाही नाही. मग ते कस? सगळ- टास्क पूर्ण झाल्यावर दिसत असेल कदाचित.
मे बी असेल. तस अस
हम्म हम्म हम्. प्र
प्रत्येक तासाच वेगवेगळं असेल, हो हो.
हो हो हो हो, हमम.
बघी रात्री काय बनवायचं मग जेवनात. तर रात्री काय बनवायचं आहे जेवणात तुम्हाला. हो हो हो हो, आमच आमच पण लेट असते एवढ्या लवकर नसतं जेवण. अच्छा!
मी आठ ला वगैरे लागते मग साडे नऊ ला वगैरे जेवतो‌ आम्ही. भांडी वगैरे होताना साडे दहा वाजतात मग नंतर थोडस अकरा साडे अकरा वाजे
अर हा हा मग काय आणि?
हम्म हम.
वेहेज कि नॉन वहेज? आ, वेजिटेरयीन व्हेज व्हेज व्हेज पीयुअर व्हेज. आणि पण, पीयुअर व्हेज म्हणजे माळकरी, हो. मी पण आहे पण केलाय मी अंडा वगैरे ट्राय केलाय म्हणजे. पुअर व्हेज म्हणते
आम्ही नाही लहानपणापासून म्हणजे चव काय ती माहितीच नाही कशाची नॉन व्हेज ची.
ह माझ्याकडे आई आणि भाऊ वयचे तर. म्हणजे मला स्वतःला आठवल्यापासून मग म्हणजे कळायला लागल्यापासून मग मी खाल्लेलं.
हा हा हा हा हा.
ट्राय केले असेल नंतर ते मला वाटायचं की खाऊ आपण अंडी.
हा हा नाही ते घरात कोणीतरी खाणार असलं म्हणजे होतच त्याचा काही प्रश्नच नाही.
हा तो ती पण मला खाल्ली नाही एकदा दोन दा पण आपण एखादा जीव खातोय अशी फिलिंग येते.
हा हा ह ह ह.
त्यामुळं मग ते पण दिलं सोडून. ह ते ज्याची त्याची चॉईस म्हणजे आपल्याला काय म्हटत लहानपणा नको वाटतं ते.
हो बरोबर नाही घरात जर खाणार असेल तर मग ती इच्छा होतीस ना लहानपणापासून समोर दिसते.
वगैरे म ते. ह नाही आमच्याकडे खायचे पण माझे पप्पा मी आऊ असं. आम्हाला म्हणजे वाटलच नाही का ख
ह ह हम्.
कधी फिरायला वगैरे जाता कुठं? हो फिरायची. तेवढं होत ना.
म्हणजे म आवड वैयक्तिक खूप आहे पण फॅमिलीला आवड नसल्यामुळे मग नाही होत कुठे जाणं. हा हा हा.
त्यांचा सपोर्ट महत्वाचा हाय.
तर एकटीला तर असं भटकायला खूप आवडतं पण मैत्रिणी सोबत वगैरे असतं फिरणं.
अच्छा बर आहे मग ॲटलिस्ट, गोव्या ची ट्रिप.
ती पण फक्त ओनली वन सिस्टर.
बापरे! व भारी हो बापरे! लकी तुम्ही.
ही ही. लकी म्हणजे खूप दिवसाच कोणी कुठेच नेत नव्हतं सगळ्यांचे मिस्टर. सगळे बीजी होते त्याच्यामुळे अगदी कुणालाच वेळ नव्हता मग आम्हीच ठरवलं सगळ्या सिस्टर सिस्टरनी मामाच्या मावशीच्या
जाना
आपण एक ट्रिप करू पण कुठे करायची काशी फर्स्ट टाइमच करतोय आणि कशी करायची का कुठेेतरी युनिक म्हणजे कोण गेलेलंच नाही पण डायरेक्ट गोवा चूज केला आम्ही ही हा हा
हा हा मग किती दिवस गेली होत्या
अ चार दिवसासाठी गेलो चार नाईट पाच डे
बापरी छानच कि
खूप खूप एन्जॉय केलं खूप हवं तसं काय फॅमिली नव्हतीच हे कपडे घालू नका ते यज बगु नका अस करू नका तिथे जाऊ नका तिकडे बघू नका फोट असं कुणीच टोकायला नव्हतं त्याच्यामुळे अगदी मनासारखा यंजा
नाम त्याच्याकडून त्याने बाबा म्हणजे इच्छा असून भेटत नाही असं म्हणू शकतो हु हा हा हु..
गं म तेच बाकी आमच्या गाड्या बाकीच्या फॅमिलीला वेळ नव्हता मग त्यांचा सपोर्ट होता ठीक ओके जा
हा हां
हम्म म गेलो हम्
असं असं वाटतं पण मग नाही जमत हा हा नो फॅमिली नो फ्रेंड्स हु हु सगळे बिझी हु हु
हो ना बरं बर बर
लग्नानंतर आता स्पेशली वाटतं की माहेरच्या चलो समता जाव असं ह हा हा पण मग नाही होतं त्यांना वेळ नसतो आपल्याला असतो
हो हो तेवढं होत
तुमचे मुल छोटे वगैरे असले तर नाही जमत मूल मोठी असली की मग काय करावे हो हो तेच ना
हम्म
तुमच्याकडे काय बनत स्पेशल असं
आ
स्पेशल असं काय बनत तुमच्याकडे जेवण
आमच्याकडे स्पेशल असं हेचं पुरणपोळीच महाराष्ट्रीय म्हणलं पुरणपोळीच प्रत्येक सणाला पुरणपोळी किंवा मग
श्रीखंड पुरी अच्छा
हा एरवी छोटीशी तर खीर वगैरे
हा हा
हा हेच पदार्थ टाकून
पारंमपार तुम्हाला आवडतं जेवण बनवायला
फार
फार हा हा भावे जास्ती आवडत मला स्वतःला खाण्यापेक्षा समोरला खाऊ घायला जास्ती आवडत ह आणि ते पण प्रयोग सगळे त्यांच्यावरच करत असते
ह हा हा
हा हा भारी
एखाद बाहेर हॉटेलला पदार्थ खाऊन आला तरी मी नेक्स्ट वेळ मी तो घरी करूनच बघते म्हणजे खाते पण एवढ्या आवडीने का याच्यात काय असेल कसं घातलं असेल. काय केल असेल.
मला पण बरेचशे म्हणजे मी कधीकधी बघते किंवा ऐक कोणी सांगितलं की तर लगेच यूट्यूबला सर्च होऊन कस कस बनवता बघू आपण. त्यामुळेच मग बनवते ते आम्ही बाहेर ट्राईच नाही करत, आम्हाला बाहेरच ते आवडतच नाही. तुमची मिसळ पाव नाही आवडत पावभाजी, इडली सांबर, डोसा
ह शक्यतो हे आम्हाला घरचंच आवडतं सगळं म्हणजे तेवढं त्यांच्या तोडीस तेवढं होत.
हो आता आम्ही पण ना पाणीपुरी घरीच करतो मी एखाद्या वेळेस बाहेर पण मी ना एकदा दोनदा असं बाहेर बघितलेलं म्हणजे ते आता खायला पण येण नव कोस वाटत कारण एवढं म्हणजे किती अजिबात स्व
स्वच्छता आणि मग तेच तेच तेच तेच नको वाटतं हल्ली. तेच जरास भीती वाटते.
आणि कसं बनवलेलं असेल मी असं वाटतं ते का खावा आपण हो ना आजूबाजूला तिथं परिसर बघलाच नको म्हणजे अगदी गेलो म्हणजे अगदीच वाटलं तर खातो एखाद वेळेस नाही तर मग पाणीपुरी पण बनवायची घरी पोट भरून खाऊन घ्यायची परत लवकर इच्छा पण नको आली पाणीपुरी खायची असं
हो हो हो!
बरं ऐका ना हो हो! झालाय माझा कॉल दहा मिनिट झालेलं आहे ओके ओके चल बाय बाय. हो हो चालेल चालेल.
हा!
चल बाय बाय.